हॅलो.
लो.
हॅलो, हां बोला.
हॅलो. शीतलताई. देख ना माय पहिला दातजी टुटलना, हा वापीस टुटयो म्हणजे दुसरा बात
हवा दात तोडू नको
म्हनजे ग ग मारो हा वा टूटकन हा जाव वापीस वाचत राहतो तो जेऊ गेले जे
वकायक तुडताना
हवा मु वा हल्लो ना जसून
धनगारजी वा हालतरो नही अब नॅशीवा
अर भाई पूर दिलो गेलो तय
हा का
हम्म
भलंभला उघरे का जबूआ उघरे का दा
नही आजच टूटीओ
आज टूटओ आवं गजब
हा
हम्म आम छुटी दुध किना पडव पणंतू जव चांगू
सुवी रा का एक दि स काळी लगेच जाज ग हा कव का सुमना का काय राव सुमना का राव कि ना कुठे कॉलेज मे आहे ना जकी स्ो प्रॅक्टिस र ना हा मून खांदार पाहेन जावं लगे की स्पोर्ट प्रॅक्टिस र ना त काांधारपार जाहा नप
हा का हा-‍-
काय काय होरे ना नगु येन म्हणजिकी आयज अ कपडा का दाणा पडे
हम्म हम्
हा काय
हा‌ तुकराय इधर
हो हम् मग आऊगे ना या भुवा सोबत
बार
पण पहिलं तू आहंगी ना जवळ पाहंगी
आऊंगी ना प्र रााबंधन उमंदिरके बड्डे को आऊंगी
ब्लॅक प्रेंट पण कदमलं पाहिे ना
राखक्ष बंधुून कोणी असल दादू बी आ बोलें
व मग खू इका कारभ लागे ना पहि लक रोज ज हा द अ प ऑगस्ट म कोण को बर्डे हे
कोण कुसनी
पप्पा कहे ना
ऑक्टोबर में हें
हा. हो गस्मा बाबा को बर्डे का? ऑगस्ट महिना अ काय ना. अ बापू को बड्डे.
हम्म.
हा हा.
म कोई का वाटत या खिळण्यास नाही हवे फक्त ते आज
ते.
ज ब ना म्हणजे किती सिरियस बातम आहे ना. तर मजा कसरा आहे सिरस बात मे.
हिवर
हाशा असे आ म्हन रख अ बोल जा म काते प्रोजेक्ट देखास रे देख देख.
अम म्हणजे ग आपत गूवा क्लास कात रान जॉईन करब की
अभी तीन महिना
म्हणजे की तू अग दो महिने होग ह का अभि तक
हा दो महिना हो या.
अभ एक महिना या अड महिना होय का ज क्लास खतम
हा नाही ना महि
बाय बाय सीयु
हुम्म.
जप्तकी
हा का?
हुम्मम.
अ शीतल तई जब तो फोटो म जातो को शिवजी महारस को या हो का
हा हो ना.
हा का आणि कोळयाचीं सुन
हां हो मोकले
ठीक हाय. अच्छी है का तू?
हा तू?
मबी.
ट्यूशन कश चालू हे?
ट्युशन आजची चालू हे.
हा का मारणे पडेल न तु
ह दो तीन दन पडी रुद्र कुठ टयूशन रोय ना सोना क कुत्रा आठय म्हणजे की हो मॅम पर कुत्रा पाले
हा
य कुत्री आहे ना म्हणजे ग छोट पिल्लो यो चप्पल लेकर काय बी भाग जावे
हा
यगदा ना रुद्र की चप्पल ना व रखदी और मारी भी
हा
रुद्र लगेच रोह लघ्यो
हम्म हम् हम्म
रुद्र कुट - वाटर रोज मार खायो पहिला दनसन मार खायो
हा
ज आज मार खावे आम आम नाही खावे वा.
हा
मा तु ना खायीले. मा म्हणजे की उ ह ए बी सी डी शिकरही हे मॅम
हा का?
हा उपवास नवे
हम्म
मको क ख ग घ भी नही आवे मोको आवे अब
शीतल तई म्हणती की आप तू आ अ म्हण अब थमको कोण तया करबो क हैं
अब नही अब सोबू को ही.
म्हंजीगी काल किते बजे क्लास
आ
काल क्लास कते बजे हे?
नो वजे हे ना.
अऊ शाम का? म्हणजे किथमगूच एकच बार क्लास रवे का?
हा.
ह का कॉमेडी ए शिवी गज ए सिवीला सोबटपूर बोल हॅलो
हा हा..
कथ मिनटं व्हायरे? पाच. तर थकुकात आहे
काई?
नवीन कथा आहे का?
नाही रे म पुु नाही.
मको आगे ना.
आं?
मको आईक ना.
वो अमित आली की.
हां.
हा.
हम्म.
बापरे.
हा.
हम्म भारी.
हा का. हा उद्या बुधवार आहे ना रे परावा.
हा.
काय आलं बाई?
काही नाही सुमित म्हणतो अजून बोल, म्हणलं मला जायचं आता शेवटचा टाइमे खाली गल्लीतये मी.
खाली कुढंये? हा का, तिथं पिकल्ले राहाते का?
हा
हा का, बरोबर काय चालूये बाकी पाऊस पा पण थांबेले का नही?
हा थांबलेलाये आता.
हा का. बरं बरं ठीके.
हा चालंल, येवू का आत्ता, काला असंल ना.
एकच कॉल राहिला असंल ना आता पाचपैकी?
आता काय माहिती गड्या, आता सुमितला पाहतो एक लावून.
हा एक सुमितला लाव आता.
काय चाललंय बाकी? ठीके ठेव
हा.
दहा मिनटं झाले.
हा.